हॅलो
हा बोल ना.
आवाज यायला लागला?
हो येतंय.
वेर लागलं का चाललय जेवण?
नाय ग जेवण बाकी आहे.
बाकी आहे का? मग कसं झाला बड्डे सेलिब्रेट?
मस्त
तसं झाला, पाऊस वगैरे काय?
पाऊस सकाळीच होता फक्त.
हो का आता नाही?
नाय आज का आज तर कडक ऊन तपलं ग.
हो का इकडं नाहीये बा पाऊस वगैरे काय सध्या आता.
इकडे पाऊस नाहीे पण ऊन तपलं ना.
हो का? इकडं पण ऊन आहे, गरमी पण खूप व्हायला लागली जसं काय उन्हाळा
हो ना तसच वाटत आहे.
हो ना लई ऊन आहे असं वाटा ना गेलं की पावसाळा आहे बा म्हणून.
हो ना एवढा दिवस पाणी पडलं ना आज अचानकच ऊन
हो ना त्या वातावरणाने मग परत तब्येत ही बिघडतात ना.
हो ना सर्दी, खोकला आणि ताप.
हो ना, मंग काय तर लय भयानक वातावरण व्हायला लागलं पाऊस होऊन दोन्ही बी सोबत-सोबत
कधी काय होल काहीच सांगता नाही येत.
नाही तर काय लगेच पाऊस पडायला. ऊन कायतर दोन्ही मिक्स व्हायला लागलं लगेच पाणी लगेच पाउन लगेच पाणी लगेच ऊन. पाच-पाच मिनिटाला एक-एक ठोक चालला.
मंग काय तर रात्री पण भयानक गरमी होते.
हो ना रात्री गरमी होतीय ना आज पण खूप गरमी आहे.
कूलर काढून ठेवलं आता पस्तावा यायला.
असं वाटायला लागला असेल परत लावा.
हो मग काय तर
ऊन खूप आहे ना त्याच्यामुळे वाटायला ते
हा
ते उन्हाळ्यामध्ये तपालत तस होऊ नये
उष्णता निघत आहे जशी काय
हो ना अजून निंगलीच नाही वाटते जमिनीची उष्णता एवढं पाणी पडून पण अजून पाणी किती पाहिजे की काय तरी पण पाणी तेवढं झालं नाही यावर्षी
पुणे मुंबईला जास्त झालं ना
हो तिकडं खूप झालं
हो पण तिकडे पाणी साठ म्हणजे जमनत मुरत नाही ना ग म्हणून जास्त वाटते
हा ते मुरत नाही पाणी आणि परत रस्ता पण नाही काय ते नालीच आहे ते तेवढे
हा नाल्यात जाऊन जाऊन किती पाणी जाणार आहे
ते रोड ला येणारच झालं आपल्या इकड कस जमीन असते त्याच्यामुळे मूर् ते लवकर आणि किती आलं तरी काही वाटत नाही
हा
नाही
तिकड मुरायला जागा नाही आहे म्हणून ते लोकांना जास्त
हो ना हो ना परत शाळा गिड सगळं बंद ठेवलं होत त्याने
हो रिन्स किती छान छान येत होत्या
हो हो पुण्याच्या त्याच्या लेकरांना ल मस्त झालं सगळ्यात मेन म्हजे जे छटे छोट लेखक आहेत का त्यांना वाटत असेल कून ठेऊ नऊ पाणी चालू राहा तिकड झोपायचं मस्त हो ना शाळेचं टेन्शन नाहीय त्यांना सुट्ट्या
मंग काय तर घरी परेशान करतात
हो लेकरांना वाटत असेल नको शाळा उघडायला आता हे पाऊस पडलाग कंटिन्यू पाऊस पड शळेला सुट्ट्यालाग उरळ्या सारख्या
त्यांना फक्त घरी बसायला पाहिजे
बस बस बस घरी परिछान करायचं खेळायचं
अधिक अधिकीचे उद्योग करून ठेवायचे
बस बस
मग काय तर
लोक ते करून ठेवायचं अस सगळं
हा
म्हणजे नाहीह ते ते मग काधरतात घरचे
मग काय तर कदरतात मग मग फटके भेटतात ना चांगले
पण ते रडून पणड पल तेच करतात ना
हा ते समजत नाही ना
हो ना त्याच्यामुळे
मार खायचा आ रडायचं मग झोपायचं मग टबल उठायचं खायचं डबल एनर्जी
बस तेवढंच आहे
हम्म
त्याच्या व्यतिरिक्त काही नाही त्यांना शाळेला सुट्ट्या असल्या की शाळेत जायचं असलं क किरडू रडू रडू रडू रडू जायचं
हो ना
हम्म आणि हो इथं आमच्या शेजारी आहेत ना पहिले त्यांच्या शाळा दुपारून केल्या होत्या गेल्या वर्षी, आता ह्या वर्षी, परत सकाळूनच केल्यात ना शाळा. तर ते लेकरं असं सकाळी -सकाळी, जे आता नर्सरीला ते आहेत ना, ते एवढे रडतात त खूप रडतात. त्यांचे मम्मी पप्पा जायपर्यंत. माझ्या मम्मीला बलवा, माझे पप् पप्पाला बलवा, दादीला बलवा. त्यांचं सुरू, जोर जोरानं रडणं.
नाकातलं, डोळ्यातलं, सगळं एकच.
सगळं एक करू- करू रडतात.
पहिले साडेनऊ वाजता होती वाटतं, शाळा.
हो. आता लवकर केली.
हा. आता, सात वाजताच आहे वाटते.
हो. आणि इकड, दुपारून होत ती. बारा ते पाच, लहान लेकरांची होती. आणि सात ते बारा, मोठ्यांची होती. पाच ते दहा वर्गाची, सात ते बारा ठेवली होती. आणि परत मंग हा, उलट केल तर त्यांचं. पण ते, ते त्यांच्या मम्मीयला मस्त वाटायलतं. जेंव्हा दुपारची शाळा होती तेव्हा.
हो मग काय तर. मम्म्यांना उठायचं, काम नव्हतं.
हा उठायचं काम नव्हतं. परत ते लेकरू बी रडत नाही ना, सका काळून तेवढं, झोपेतून उठवा. त्याला बळजबरीनं. मार खाऊ-खाऊ. खाऊ- खाऊ, शाळेत पाठवा.
मंग काय तर. आणि ते, नाटकं पण एवढे भारी सांग आता पोट दुखतय, ताप आली. असं झालं.
करू वाटन गेलं मला. मळमळच करायल.
मग काय तर. मम्मी, मी आजच्या दिवस जात नाही. हम्म.
लय मस्त बोलतात.
उद्या, उद्या नक्की जातो ना, शाळेत.
हो हो. आजचा दिवस जाऊ दे ना. होमवर्क कर म्हणलं की, नाही. आज, आज न दिलाच नाही टीचर न मला, होमवर्कच दिला नाही.
हा. आ न होमवर्क केला नाही की, मग लई थाटायची नाही.
हो. मग दुसऱ्या दिवशी, पोट दुखायलं, डोकं दुखायलं. आजच्या दिवस च राव दे न. उद्या जातो ना
मस्ती करून, घरी वापस यायचं.
आपण पण तसंच करायचो ना. आत्ताचे लेकरं तरी जातात.
आपण त लय लढत असन.
हा आत्ताची लेकरं तरी कमी रडतात. आपण जास्त रडायचो. जाय, नखरी बी जास्त होती.
हो, खरंच होते. आताच्या लेकरांना मार नाही ना.
हा. मार नाही आहे, पनिशमेंट नाही आहे. ऍक्टिव्हटी घेतात.
हा ऍक्टिव्हटी घेतात. त्याच्यामुळे त्यांना, इंटरेस्ट येते जास्ती, जाण्यासाठी. आपल्या वेळेत, थोडी काय होत. आपल्या वेळेस चला शाळेमध्ये जा, तिथं लिहा अन् घरी वापस या.
मग काय तो होमवर्क केला नाही की, वरून फटके खा.
त्याच्यामुळे, आपल्याला जास्ती त्रास होता. घरचे बी बोलणे. घरचा मार. तिथल बी.
मग काय तर.
दोनीही सोबत - सोबत. आताच्या लेकरांना जरा असं मारले की, त्यांचे पॅरेंट्स जातात. त्याच्यामुळे कोणी मारत नाही ना तेवढं.
हो, आता मारायला जमत पण नाही ना.
हा नाजूक लय झालेत लेकरं.
मग आणि आपण बाप्पा चेहऱ्यावर पटके.
उलटा हात घेऊन
नाही आम्हाला उलट्या हातावर नाही मारलं कधी
हा हा नाही आम्हाला एक सर मारायचे मराठीचे.
नाही बाबा आम्हाला उलट्या हातावर नाही मारलं सरळ हातावरच मारलं.
हम्म एकच सर मारायची उलट्या हाताार मारायचे. त्यांच ते शिकवण्याच्या आधीच सगळं. हे करून ठेवायचा स्वाध्याय वगैरे सगळं लिहून घेऊन ठेवायचं. आधीच धडा सुरू झाला कीच मार खा लागते डबल म्हणून.
आम्हाला शाळेमध्ये मारायचे सर ते पाईप असायचं काय नाही व्हाईट कलरचा.
हो हो हो.
धन्यवा.
आम्हाला लाकडी छडी होती.
नाही आम्हाला ती पाईप होत ती लाकडी छडी ना हातार वळ पडती.
हो.
त्या पाईपाचा ओळच नव्हता पडे.
ह. पण लागते जोराती.
लागतेझोरे.
हा त्याच्यामुळे. आम्हाला लाकडी छेडी अ. म हो नाहीतर मग खडू फेकून राायचं कोणी बोलायला लागलं.
हो मागं बसलं की.
हो.
उठबशा काडा ते तर वेगळंच होतं.
वर्गाच्या बाहेर उभ.
हो ना नाहीतर मग बॉईसच्या साईडला उभं करायचं.
हो हो हो हो आम्हाला पण. आम्हाला वर्गाच्या बाहेर उभं करायचं. बोलायला लागले जास्त कि सरळ बाहेर निघा. कसं करायचे. ते मस्त होते ते दिवस आता काही नाही. आताच्या लेकराला बाहेर नाही ना मार नाही काहीच नाही आहे त्यांना मस्त रिलॅक्स आहे. सगळं जिंदगी त्यांची रिलॅक्स आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला तर. पैदल नाही तर घरचे नेऊन सोडायचे आता त्यांना लागेल ते ऍटो. पण घरचे नेऊन सोडतात जवळ असली शाळा कि पैदलच.
होा. नाही आम्हाला आम्हाला आयटो होता बा
हा. नाही आमच्या शाळाजवळच होती घराच्या समोर.
हम्म हम्म म्हणून.
म्हणून पाहि झाल फक्त रोडच क्रॉस करायची गरज होती रोड क्रॉस केला की शाळा.
असं वाटते लहानच उगीच मोठं झाल.
होन.
शाळेत दहावी पर्यंत सगळं ठीक होतं बरं.
हो.
काही टेन्शन नव्हतं मस्त शाळेत जायचं खायचं प्यायचं वापस यायचं..
तिथं खिचडी भेटते ते घ्यायची खायची शाळेतली. मला शनिवारची खिचडीला आवडायची.
ते पूलाव टाईप करायचे ना.
ह हो हो हो हो त्याचे चने बरबटी ते टाकून मस्त
हम्म हम्म
खिचडी लय छान करायची. एरवीची तरी नाही खाय पण शनिवारची खायची.
वरण भात पण असायचा.
हो, ते लॉकडाऊन जस आलं तस सगळं शाळे चा इंटरेस्टच गेला लेकरांचा.
मंग कायतर आपल हे ग राहत. लेकरं तर दूरत राहिले.
आपला पण गेला,
हो, ना सगळ्यात सगळ्यात मेन आपला होता.
हो लॉकडाऊन नसत आलं तर मस्त जसं होत तसं कन्टि न्यू राहत होत. ते लॉकडाऊन आल सगळंच गेलं.
सगळा मुड गेला. अभ्यास करायचा. कुठे बाहेर जायचा.
एक वर्ष घरात होत ना. हो, दीड वर्ष
हा आणि अर्धा म्हणजे सहा महिने तर ते कव्हरअप करायलाच गेले.
हो, डबल
मग काय तर पूर्ण व्यवस्थित व्हायला दोन वर्ष लागले.
नाहीतर काय ते कोरोना उगीच आला. ते भारतामध्ये
मंग कायच एक एक गोष्ट चांगली केली देण ते बारावी बारावीला आला. म्हणजे पेपर त्याचे काम नाही पडले.
हो, आम्हाला पण दहावीच्या वेळेला आलता. चांगलं केलं त्याने, म्हणजे जे पास होत नाही. त्यांची बी कशी बशी पासिंग निघली.
हा,
त्याने तेवढे एक उपकार केले सगळ्यांवर.
ह, पण मग तिथून अभ्यास करायचा मूड गेला ना.
हो तिथून सगळंच गेलं मग.
हा तिथून सगळ्याची पंचायत पडली. ह
मग काय तर कुणाचे तर लग्न झाले. कित्येक जणांचे लग्न झाले. त्या कोरोनामध्ये, आठ आठ लोक दहा दहा ला लय झालेत. त्या नवरीला सकाळी आठ नाही वाजत ती तिच्या घरी सकाळी चार ला पाचलाच लग्न लावून घरी.
रात्रतून मोकळ
हो,
अ
काय चार पाच लोक यायचे तयारी करायचं बस घेऊन जायचं. हो हो चालतय चालते.